हा हॅलो काय करालीयास
काय नाही बघा बसले तुम्ही
काय नाही आमचं पण आता पाच-साडेपाच वाजता धारलां जायचं आणि काय हह आवरलं?
आवरलंय तुमचं आवरलंय म्हणजे जेवणाची वगैरे तयारी करायची ते अजून बाकी त चहा वगैरे आवरलाय हा तुमचा चहा ते झालं.
हा चाहते झालेय बघ चाहते झालंय आता दहा आारीचे साडेपाच वाजता झाारयला जातो
होय मसाला येते
होय मचरा आहे त का
भर ये घरचं दूध वगैरे.
होय.
ह आता म्हणजे पहिला सारखं म्हणजे पिशवीतला म्हणा किंवा असं दूध मिळत नाही, नाही. घरच मोसली होय, आता सगळी प्रोफेशनल राहायला लागल्यात त्यामुळे कोण म्हसर वगैरे पाळायला- बघत. नाही.
बघत नाही, बघत नाही, आता काय. नको हुतय.
होय.
हा. आणि काय संध्याकाळचं तेण आता किती सहा नंतर चालू करतेस.
होय मुलं पण बारके आहेत त्यामुळे जरा टाईम मिळेल तस, टाइम मिळेल तस, करतोय लवकर-लवकर हम्.
ह, हा.
तेच म्हटलं कॉल करूया काय करायला. बघूयात.
हा, हा, ह केलीच बरं झालं. हा, आणि काय.
काय नाही बघा निवांत. तुमचं काय चालूय हाय.
काय नाही आमचं पण आता हेच की आहे रोजच.
अ हं रेसिपीज करताय ना तुम्ही काहीतरी?
सांडग्याचं करतो की सांडग्याचं करत होतो का उन्हाळ्यात.
हां हां.
पी झालंस तर ते ह्याचं लाडूचं ऑर्डर तेन घेतो.
होय कसलं लाडू?
नाचण्याचं, शिवगोळीचं घेतो नई होय ना चण्याचं लाडू. बेसनचा लाडू बनवतो नाही हां तसं हे बनवाय च.
हां हां कसं करतात नाचण्याचे लाडू?
अ नाचण्याचे लाडू अ ह्याचं नाचणं अर्धा किलो दळून आणायचं. आणि त्याला तूप घालून नाहीतरी पिठाला भाजून घ्यायचं बाळ मग भाजून घ्यायचं अर्धा किलो तुपाला अर्धा किलो लोण्याचं तूप लागतंय.
हां हां.
आणि त्याच्यात जरसं डिंक तळून घ्यायचं तुपात. तर ड्राय फूड काजू, बद बदाम, पिस्ता घालायचं आणि हे करायचं ते भाजून घेतल्यानंतर अर्धा किलो साखर बारीक करायचं, अर्धा किलो पिठाला अर्धा किलो साखर. जर सागं गोड जास्त नको असलं ते जरा कमी कराय
ह ह.
अह आणि अ च व ते व सगळं भाजून घेतल्या नंतर कइन पीठ असं भाजलेलं लगे ओळख तय असं तेल ज तूप सुटतंय. तुप सुटालं की बंद करायचं. चं बंद करायचं आणि हे करायचं.
बरं. लाडू बांधायचा
लाडू बांधायचा. हा म का हे घालून घ्या, वरचा ड्राय मी पाचशे ला आर अर्धा किलो लाडू बांधून देतो, बघा कालचं. पाचशे रुपयाला चाळीस लाडू होत्यात. बेसनचं पण तसच रेट आहे. सातशे आहे खरं बेसनचं सगळं आमचं म्हटलं कि किलो.
होय, किलो सातशे रुपये.
हा.
या ह.
अनच कारण डाळ महाग असते नाय.
होय, ते तरी हायचं.
हा. सगळं, नाही नाही काय नाही डालडा वगैरे नाही काही नहीं तुपातलंच आता हम.
म्हणजे आमच्या घरी मुलचं सारखी चालू असतंय नाई लाडू
हां अगं नाचण्याचं करून घाल पौष्टिक आहे होय चालतंय आणि पौष्टिक असतंय चालतंय गं ते.
अ नाचण्याचं मी म्हणजे कधी खाल्लेलं नाहीये सोडा लाडू त मग काय माहित कसं लाग त्यात.
अ नाही छान लाग त्यात उलट आता. लई मस्त लागतात. आता मला मी आता ऑर्डर घेऊन किती वेळा मॅडमांना सगळ्यांना दिलो की शाळेत मी करून आता.
होय.
होय. किती जण तर घेतलं. तिघं चौघं जर मॅ डम घेतलं अर्धा अर्धा किलोचं.
होय, पाचशे रुपये अर्धा किलो काय?
पाचशे रुपये अर्धा
हम्म हम्म कळीचं पण करताय?
कळीच नाही करत तेवढं म्हणजे, जेवढं आमच्या घरापुरतं तेवढं करतो. करतो म्हणजे आमच युवा त अ अ सुनेचे वडील आचारी आहे, त्यामुळे त्यांनी त्यांनी बांधून देतात त्यामुळे ते कर नाही बेसनच, शेंगुळीच हेच करतव करतो. नाचण्याच हे भा-चालतयं चालतयं आणि काळीचं पण ऑर्डर दिलास तर पण करून देतो तसं काही नाही.
हा हा, म्हणजे कसं? माझं मिस्टर जरा इकड तिकडे फिरत ट्युटी वर असतात नाही सारखं म त्यामुळं म जरा कधी तर असं ऑर्डर वगैरे असली, तर मग मी तुम्हाला सांगू शकते असं म्हण
चालतय चालतय सांगत जा चालतय बाळ.
हा.
करून देतो.
चालतयं मग असं किती दिवस? अगोदर सांगायचं तुम्हाला करायच्या अगोदर.
एक, दोन दिवस अगोदर सांगायचं मग.
शेंगोळ्याचा लाडू पण पाचशे रुपये अर्धा
नाही नाही शेंगोळ्याचं लाडू सगळं साहित्य तुम्ही दिलासा कनी तर मी अ हे करतो बाळ म दोनशे रुपयेला असं अ किलो.
दोन हं आणि तुमच्याकडे असलं तर ते?
ते माझ्याकडे असलं की मग ते हिशोब काढून मग मी सांगतो तुला. त्याचं सगळं हे करून.
होय ते तुमच्याकडे असलं तर बरं पडतंय नाही म्हणजे तुम्हाला पण करायला व्यवस्थित पडतंय आणि आम्हाला पण घ्यायला.
घ्यायला बरं पड तय मग त्याचा रेट सांगतो घे मी तुला.
म्हणजे कसं होतंय आता तुम्हाला जो माल हवा आहे तो आमच्याकडनं अवेलेबल होईल नाही होईल त्यापेक्षा गप तुमच्याकडच काय असेल ते एकदम उचलून दिलं की तुमचं तुम्ही करताय तुम्हाला पाहिजे तसं. म्हणजेे एकेकदा कसं होतंय डाळी वगैरे हां चांगल्या असतात आणि एकेकदा चांगल्या पण येत नाहीत ना. त्यामुळं म जरा हे होतंय
कबा हे ख हे होतंय सगळं म्हणजे काय म्हणजे बरोबर वाटत नाही ते ते आमचं आम्हाला कसं ते हात बसलेलं असतंय. ते त्या पद्धती तीन आमचं आम्ही ते हे करून घेतलं तर ते आमचं साठणं होतंय. तुम्ही दिलं की मग तेे ते दिला आहे दिलास म्हणजे विचाराय लागतंय.
अ आता मागं एकदा ना मी बि स्कीट करायला दिलं होतं शिरढोणमध्येच अ काहीतरी माळावरती आहेत वाटतं त्या क राहायला मैद्याचे वगैरे बिस्कीट करतात बघा त्या.
करतात की तेे चौगुले नेहा चौगुले काय?
हां नाव काय माहित नाही एवढं पण आहेत काहीतरी, म्हणजे ऑर्डर वगैरे घेतात त्यांनी मोठं मोठं म्हणजे हॉटेलसाठी लागणार होतं मग मी म्हणलं म्हणजे त्यांना विचारलं मी पहिला मी करू म्हणजे आणून देऊ की तुम्ही करताय म्हणून? मंग मला आ णायला सांगितलं त्याची कॉस्ट भरपूर पडली. आणि त्यांनी जे एवढ्यात करून देणार त्याची कॉस्ट कमी झाली. म म्हणलं, मी एवढं आणून देणार आणि मलाच एवढा खर्च पडण्यापेक्षा गप तुम्हीच आणा पैसे उचलून दिले त्यांनाच.
हां हां हां हां हां.
म्हणजे त्यांना पाहिजे तसं मिळ तय ना त्यांनी डालडा वगैरे घालून करतात म ते त्याच क्वालिटीचा पाहिजे त्यांनी असं म्हणले डाल डा काहीतरी त्यांच्या क्वालिटीवरती पण डिपेंड आहे ना डालड्याच्या पण, हां म ते म्हणलं एवढं आता आम्ही कुठं हुड कत बसणार आता मगजमारी
हां बरं पडतंय ते. हम्म. आणि काय
किती वाजता जाताय म आता धारिला?
धारेला साडेपाच वाजता सव्वा पाच साडेपाचला हां हां तेच. आणि काय?
कुठं राहता तुम्ही शिरढोणमध्ये?
शिरढोणमध्ये आम्ही हायस्कूल शाळेजवळ.
होय आम्ही पण शिरढोणचच आहे पण इथं येऊन राहिलोय कोरोचीमध्ये.
कोरोचीत होय हां हां हां. हां हां हां. शिरढोणचं कू ये शिरढोणचं कुणाचं गं? हां हां हां हां.
ची सून मी धाकटी.
धाकटी सून होय? हां. लक्षात आलं चालतंय. अ आणि काय आता?
काय नाही बघा निवांत. आवरायचं जेवणाचं वगैरे.
होय की.
हम्म.
तरी पण ते एक छोटंसं हाय तुला करून बघावंसं वाटलं तर बघ ते नाचण्याचं का
मग पावशेरला किती अडीचशे रुपये काय तसं देताय पावशेर वगैरे करून मग?
हां देतो की बाळ.
हां चालतंय मग मी बाबा आता गावाला गेल्यात आई आणि बाबा दोघं पण. म त्यांनी आलीत की म्हणजे तुमचं जर नाव वगैरे त्यांना माहित असलं तर मग मी पाठवून देते त्यांना.
दे दे दे की दे दे हां हां चालतंय, दे दे चालतंय.
ती दोघं ते गेल्यात गावाला त्याचं काहीतरी काम आहे म्हणून मि
हां हां मग आमचं पण मी कसं ते उडदांच पापड, शेवया शेवया काय आणून विकतो मावशी जवळच के कुरुड्या डिस्को सांडगं हे सगळं होय कर घरी करूनच हे करतो
हां हां.
ऑर्डर घेऊन ज्यांना केवढं पाहिजे तेवढं.
हां हां होय ते सांडगेमध्ये पण म्हणजे चांगलं आहे ते म्हणजे मा झी मावशी पण करत्या. मी म्हणजे आणत नाही मोस्टली कधी म्हणजे तिकडणंच आणतोय नाही मावशी आणून देत्या सगळं.
हां हां हां.
काही करत नाही पण ते कुरुड्या आणि अ तांदळाचं सांडगं ते
सांड
हा लांबडच. सांडग ते. ते तेन, करून देत्या, ती. दरवेळी शाबूचं सांडग, उपवासाच.
च, पण करून देते. उपवासाच लांबड सां. सांडगं, डिस्को सांडगं, कुरुड्या, तिखट सांडगं. झालं तर, उडदाचे पापड, हांडीपापड, सालपापड. पढ.
आया, आया. तिकट सांडग म्हणजे मग. कायम करताय. काय. म सीझन वाईज आहे.
सीझनच की, आता ते उन्हाळ्यातच करायला लागतय आक्का.
हां ते माहितेय म्हणजे असं करून ठेवलेलं असं विक ताय असं नाही.
हां हां हायत की शिल्लक. कुणाला पाहिजे असलं तर पण एक दोन अडीच किलो शिल्लक तीनशे रुपये किलो. हां हां.
बरं बरं चालतंय.
अं अं.
चालतंय ठेऊ मग? सांगते मी तुम्हाला लागलं तर.
बरं बरं सांग सांग सांग. ठेवू काय हां.